हॅलो, हॅलो.
मी वाचतो मी काल रात्री अकराला ऑर्डर केली कुर्ता बेडशीट मोबाईल कवर आज दुपारी डिलव्हरी आली तू चार तास ट्रॅफिक पार्किंग गर्दीत वाया घालवतेस मी त्यात एक मूवी बघितली. हॅलो.
वेळ वाचतो मी काल रात्री अकरा ला ऑर्डर केली कुर्ता, बेडशीट, मोबाईल कव्हर आज दुपारी डिलिव्हरी आली तू चार तास ट्रॅफिक पार्किंग गर्दीत वाया घालवतोयस मी त्यात एक मूवी बघितली.
कपडे घालून बघितल्याशिवाय कस घडणार साईज चुकली रं वेगळा आला, मटेरियल खराब निघाल तर मॉलमध्ये ट्रायल रु वाहे हाताने फॅब्रिक चेक करता येते, फिटिंग बघता येते.
अरे आता रिटन पॉलिसी सात ते तीस दिवसाची असते घरी ट्राय कर नाही आवडलं तर पिकअप फ्री शिवाय शिवाय साईज अ चार्ट असतो ना माप टाकली की परफेक्ट येत आणि थ रिव्यू फो तो बघायचे कस्टमरचे रिअल पिक्चर कडत.
रिव्यू पन फेक कस्तात त हल्ली पे पेड रिव्ह्यू मी एक ऑनलाईन सिल्क साडी घेतली फोटो चाायनी घरी आल्यावर पॉलिस्टर निघाली तीन हजार रुपये वाया गेले दुकानात असं झालं असतं.
मान्य फ्रॉड होता पण पण लोकल दुकानात पण होतो ना? प्युअर कॉटन म्हणून सिंटेटिक देतात फरक एवढाच की ऑनलाईन मध्ये तू कंपनीला रिटर्न देऊ शकतेतक्रार करू शकते दुकानदार घेतलं न आता आमची जबाबदारी नाही म्हणतो.
पण टच आणि फील ते पण काही असते परफ्यूम घ्यायचा असेल लिपस्टिक शेड बघायची असेल तर डायरेक्ट टेस्ट करावा लागत ऑनलाइन स्किनवर रंग वेगळा दिसतो ना.
शंभर टक्के बरोबर आहे अ ब्युटी परफ्युम्स. शूज यात ऑफलाइन बेस्ट. अ मी पण लिपस्टिक शोरूम मधूनच घेते. पण बुक्स इलेक्ट्रॉनिक्स घरचं सामान पेटशीट त्याला कशाला टच.
हो प्राइसचा मुद्दा मान्य करतो ऑनलाइन स्वस्त असत पण सेलच्या नावाखाली आधी एम आरपी वाढून मग डिस्काउंट दाखवतात सत्तर प्रसे सत्तर प्रतिशत ऑफ लिहिलं असत दुकानात तेच चाळीस पर्सेंट न मिळ
हो म्हणूनच हो म्हणूनच प्राइज कमपॅरिझन करायची प्राइस हिस्ट्री ऑफ असते गेल्या तीन महिन्यात काय रेट होते ते दाखवतात आणि बँक ऑफर कॅशबॅक, कॉइन मी गेल्या महिन्यात पन्नास हजार चा फोन बत्तीस ला शोरूम मध्ये अडतीस सांगत होते.
पण डिलिव्हरी चार्जेस फ्री डिलेिव्हरी पाचशे रुपयाच्या वर मग नको असलेल पण घ्याव लागतं.
प्लॅनिंग करायची महिन्याच किराण किराणा मुलांच सामान एक एकत्र ऑर्डर कर मी सबस्क्राईब आणि सेव्ह लावतय लावलय तर महिन्याला डिस्टर् पेल ऑटोमोटिव्ह येते हंड्रेड पर्सेंट एक्स्ट्रा सूट दुकानात कोण देतं
दुकानात बार्गेनिंग होत न शर्ट घेताना भाव दोनशे कमी करा म्हटलं की करतात ऑनलाईन भाव फिक्स राहते बोलल्याशिवाय ओळखीच्या दुकानात उधारी मिळते.
बार्गेनिंग टाइमपास आहे मला ऑकवर्ड वाटते आणि उधारीच टेन्शन नको क्रेडिट कार्ड आहे ई एम आय आहे. झिरो पर्सेंट ईम आय वर फ्रीज घेतली मी. दुकानात व्याज लावतात.
इमायच्या ज जाळ आहे तर सवय लागते मग गरज नसताना पण घेतो स्कोर करता करता बाय नाव दाबलं जातं महिन्याला बिल बघून शॉक होऊन जातो त्या कारण पैशाची खात्री नाही राहत.
सेल्फ कंट्रोल हवा त्यासाठी मी विशलिस्ट मध्ये टाकते. फोर्टी एट तास विचार करते अजून हवं वाटलं तरच घेते ऐंशी पेरसेन्ट वस्तू वेगळला जातात ऑफलाईन मध्ये दुकानदार मॅडम घ्या न शेवट. इमोशनल ब्लॅकमेल करतो.
ते खरं आहे. पण तुमच्यावरच शोभलं डायलॉग पण ग शॉपिंगचा अनुभव मैत्रिणीसोबत मॉल मध्ये जाणं फूट कोटा खाणं विंडो शॉपिंग तो वकेंड प्लान असतो ना.
अं मान्य सोशल ऍक्टिव्हटी म्हणून ऑफलाइन बेस्ट आहे पण फक्त खरेदीसाठी जायचं तर टाइम वेस्ट, पेट्रोल, पार्किंग शंभर रुपये चार तास त्या वेळात मी त्यावेेळात मी फिलान्स प्रोजेक्ट करून दोन हजार कमावू शकते.
प्रॅक्टिकल एकदम पण इमिजिएट नीड आज संध्याकाळी पार्टी आहे ड्रेस फाटला ऑनलाइन काय दोन तासात येईल?
आता दहा मिनिट डिलिव्हरी पण आली आहे ब्लिंकीट, झेप्टो, किराणा, गिफ्ट, केक, कपड्यासाठी मिंत्रा तीस मिनिट काही शहरात पण हो.. इमर्जन्सीला दुकानाच बेस्ट मेडिसिन, फूल
आणि रिटर्नचा त्रास पॅक लेबल लाव कुरिअर वाला कधी येईल वाट बघा मग एकदा पंधरा दिवस लागले. पण यायला ते झंझट नको.
आता युपीआय रिफंड इनस्टंट कॅशबॅक येतो आणि अ इझी रिटर्न ऑप्शन आहे कुरिअरवाला घरी येऊन पिकअप करतो. तर मी बॉक्स पण नाही ठेवत ओरिजिनल पॅकिंग मध्ये परत देते प्रॉब्लेम नाही आहे त्यात काही.
लोकल इकॉनॉमीकच काय आपण सगळं ऑनलाईन घेतलं तर गल्लीतले दुकानदार उपाशी मरतील त्यांना मुलं शिक त्यांच्या मुल शिकणार कसे ते आपल्या दुकानातून सामान घेत आपल्यासोबत बोलचाल करते मग त्यांच्या दुकानात आपण सामान नाही घेऊ तर मग त्यांना बरं नाय वाटणार.
व्हॅलिड पॉइंट आहे म्हणून मी भाजी फळ दूध अजूनही लोक लोकल वाल्याकडूनच घेते युपीआय ने पेमेंट करते त्यांनाही फायदा बॅलेन्स हवा सगळं. अमेझॉन नाही आणि छोटे दुकानदार पण आता ऑनलाइन लिस्ट अ येतात जिओमार्ट डॉट पे
क्वालिटी इश्यू. इलेक्ट्रॉनिक घेतलं, खराब निघालं तर सर्व्हिस सेंटरला कोण जाणार? दुकानात घेतलं की तोच बदलून देतो.
ब्रँड कधी कधी मी लॅपटॉप ऑनलाईन घेतला. दोन वर्षात मदर बोर्ड गेला, कंपनीने घरी येऊन रिपेअर केला.
सेफ्टी, कार्ड फ्रॉड, ओ टी पी स्कॅम माझ्या मावशीचे वीस हजार रुपये गेले. फेक वेबसाईटवर ऑर्डर केली.
अ डिजिटल लिटरसी हवी फक्त ऑफिशियल ऍप साईट
क्लोदिंगमध्ये एक प्रॉब्लेम. ऑप्शन्स, पॅरलिसिस, दहा हजार ड्रेस स्क्रोल करत बसते. शेवटी कायच घेत नाही. दुकानात दोन ते वीस तीस ऑप्शन, एक तासात निर्णय. आणि कशा उगाचच त्रास
फिल्टर वापर ना साइज, रंग, प्राइस, ओकेजन टाकलं की पन्नास ऑप्शन्स या रिकमेंडेशन्स आणि घेतल्यावर ड्रेसवरून सजेशन देतेस. माझ्या दहा मिनिट शॉपिंग होते.
फेस्टिवल शॉपिंग, दिवाळीच्या घरच्या सजवायच्या रंगोळी, दिवे, गिफ्ट ते सगळं बघून फिरून मजा येते. ऑनलाइन ओड वाटते, ऑकवर्ड वाटते.
मी गिफ्ट ऑनलाईन पाठवते डायरेक्ट सासूबाईंना साडी, मैत्रिणीला चॉकलेट बॉक्स मॅसेज लिहून टाईम, ट्रॅफिक वाचतो. पण हो, दिवाळी बाजाराचा फील वेगळा म्हणून मी पण जाते. पण खरेदी कमी, अनुभव जास्त.
बरं, तुझ्या हिसाबान ऑनलाईन शॉपिंग, माझ्या हिसाबान ऑफलाईन शॉपिंग दोघांच बरोबर. चल मग.
बरं.
धन्यवाद.
धन्यवाद.